हॅलो!
हॅलो!
हा बोल कि.
काय करायलाय.
काय नाही ते करत बसलेलो काम.
कसलं हे टास्क?
हम्म!
प्रथमेश ला आलं? हा
प्रथमेश ला आले की, तू कधी करतो म्हणलेलेस कधी करायलारस?
ह ह!
त्याला आले टास्क खरं त्यांन अजून काय कराय नाय. साधलो किती आता किती ष बनणार तू?
फोन चा आलाय त्याला पण,
त्याला पण तोच आलाय.
हम हा!
पण तोच आलाय अजून दुसरा कोठला याय नाही म्हण. दुसरा कधी येतोय काय माहित ‌. तुला शेनला पैसे आल नाही अजून? ते पन्नास आलत ना पन्नास टक्के युज कयचं पन्नास टक्के यूज काही आलं नाही अजून, हे पन्नास
अरे ते होत ते पन्नास टक्केच झालं कि ते, पन्नास टक्के युज.
तर तर पलीिस.
वय
ह!
सॉक्स मागवलेल. तेच कि परवा सॉक्स मागवलेल हा ते म्हणजे त्या मामीन आणि त्या मामीनं मागवले मी बघितल, नाही रे अजून.
म्हणजे मा्मी मागवली तू काय तू मागवलीस.
मी आधी मागवलेलो म्हणजे पन्नास ऑफ नव्हत, पन्नास टक्के नव्हत तवा्हा मागवलेलो मी पन्नास टक्के झालं बघ तव्हा मामी नी मागवले, दोघिनी पण
क्रयसॉकसस
हो
दुसरं काय ते मग दुसरं ट्रेनचे ट्रेनचे,
दुसरं म्हणजे जास्त प्राईज होती रे किती दीडशे रुपये पय होतं,
हां
मग दीडशे च सॉक्स पंचाहत्तर रुपये द्यायला लागत होते नव्ह
हा
मग तीन पंच्याहत्तर तीन पंच्याहत्तर असं घेतले ते
सॉक्स दुसरं काय घेतले नाही सॉक्स का त्याला घालायचं दोघं तीन तीन सॉक्स जोडे आहेत ते एक एक कुठ तेव्हा तीन तीन झाले किती सहा झाले त्या दोघांचं एखादच घेतलं आणि दुसरं काय तर
लागत्यात रे लागतत त्यांच्यात लागते तिला तीन तिला तीन
ते घेणारे तेच म्हणालो
आता माझं त्या अकाउंट ला आल्यात पाचशेएक खरं बॅलेन्स नाही ते तवा का विषय
काय नव मी तसं आणणार काल कॉल करणार, तुला मागोव म्हणून एक ते एक चांगलं आलंतं मस्तपैकी
कालतो
किती माहिती आहे काय टी शर्ट आलता कॉलरचा
हा
कॉलरचा टी शर्ट आलता एकशे ऐंशी रुपयाला
बॅलेन्स सप्लाय रे त्याच्यावर
आणि ते कोपण लावल्यावर झालं क तिला माहिती आहे काय नव्वद रुपयाला असं वाटलतं क हाफ प्ईज लावल्यावर
अ -हा हा हा
ह म्हण नंतर ध्यान आले की म्हटलं तुझ्याकड बणे तर नाही म्हटलं
हम्म
का बॅलेन् का ठेवले नाही त्याच्यावर
अरे ते फोन मावशीने दिल्या मग त्याच्यावर आम्ही ते कार्ड आणलेलो साठ रुपयेचं
हा
मग त्याचा एक महिना फ्री होत महिना काय दोन महिने
लॉगिन, केलीस वय त्याच्यावर
हा मग मी त्याच्यावर करून ठेवलेलो रे.
हे
मग त्याच्यावर पण आले पैशे मग ते न बॅलन्स संपलाय त्याच्यावर मारायलाच नाय.
मग तू कायम करतेस तेज्यावर कुठलं, हे आता बोलाले तेज्यावर पहिला मावाल दिसतं.
होव- होव. माझ्या फोनव फोन नंबर वरन रे.
हा-हा.
हम्म.
असं होय बरं. आता मी पण मामी तर करून ठेवली आम्ही तर मामानं करून ठेवलीय. आता कधी येतात काय माहित.
ईल एक महिन्या नं ईल बघ.
म यंदा नय हे घरभर येता कि मग या पं पंच अकाउंट लाई ने
हा. हा, मग व्हय तस असते.
महिन्याच्या सुरुवातीला देत्यात वाटतं.
हम्म.
भारीच काम हे, ऑफरला आलंय घ्यायचं इथे दोन्ही या कडून घ्यावं म्हणतेय. ते डिस्काउंट मध्ये गेलंस कनी?
ते पन्नास टक्के नको पाहिजे होतं हो नि.
तसं न्हवं अगं तू घेता ना कसं घेतीस, बघून घेतीस काय शॉर्ट करतीस?
काय ते?
अग ह्यातन शॉर्ट मध्ये केलीस कनी तु, इथे शॉर्ट बाय असतय नी.
हा.
खाली कॅटेगरी येती अन बाजूला शॉर्ट बाय असतंय कि.
हा.
त्याच्या मध्ये करायचं आन डिस्काउंट मध्ये जायाचं.
हा.
डिस्काउंट मध्ये गेलीस कणी आणि प्राईस कमी होत्या. म्हणजे डिस्काउंट लावलेली असतात कनी कपडे डिस्क कमी कपडे लावल्यास कनी, डायरेक्ट ते मिळते. त्याच्यातन आणि तू पन्नास टक्के ऑफ होते.
खाली जा म खाली. काय हे ते पायावर? तंबाखू पडला असेल तोंडातला. खान हा मग ते दिसले मला तिथे. हॅलो.
कुणाचा हे गं?
कुणाचा तंबाखू बघाय गेलतीस?
पप्पा
हम्म्म्म.
आणि ते मिन्ट्रात केलीस काय, टाकलीस काय? डिस्काउंट मध्यें गेलीस कणी. आंता ते डस्काउंटमध्ये गेलीस कणी मंग प्राईस कमी होत्यां नां आंता पाचशे रुपयाचं आहे त्यांला पन्नांस टक्के वीस टक्के डिस्क स्काउंट बसलां कणी त्यांची आणि परंत कमी होत्यां नां अडीचशे रुपये तीनशे रुपयांला बसते. मंग तेच्यांत आणि आपलं ते प्राईज कमी होत्यां नां.
होयं
हम्मं मंग डायरेक्ट कसं कांहींमध्यें येतंय.
मलां तेवढं त्यांच्यावर दहा रुपये पाठवल्यांत.
कशांवरं.
एवढंच कां पाठवले असतील.
कशांवरं.
दहा रुपये पाठवल्यांत दहा रुपये.
हम्मं त्यां ॲपवरं.
इथंवांर हम्मं.
ते आहे कां बरोबर
होयं
बाई मलां कळालं नाहीं
कायं ते
कायं
जेवणांर आहेसं कायं.
नाहीं नाहीं टाईम अजूंन साडेनऊ वाजतील ते एक घेऊं यांयला साडेनऊ वाजतील ते एक घेऊं यांयला. साडेनऊ पर्यंत बोलली आहे की तूं येवतं नाहींस नाहीं.
हम्मं नाहीं झालं की जेवणांर आहे आंता आलं ते उद्यांवरं गेलं ते.
हम्मं.
उद्यांवरं गेलं आणि ते. कॉल करायचं.
कुठलं.
आंता अजूंन चार चार आहेतं. आंता हां झालां की चार राहतांत रे. म्हणजे परवांसारखं उद्यां करूंन टाकूंया सगळं एकदंम.
याचं कायं म्हणणं आहे हां सगळं एकदंम करणं पणं गलं.
कायं ते.
नाहीं कायं कॉलेच हांय आंता फी मागितंली होती. तूं तुम्हांला इंटरचप नव्हतीच नां बरोबर आहे कायं.
नव्हतं आं मलां कायं.
आम्हांने आंता सांगितलं इंटरशिप करांयला टेन्शन आहे.
हं.
टेन्शन लीलावती टेन्शन. चालली की कायं सांगितले. तुमचं जॉइनिंग लेटर कधीं कायं केलं हे सगळं ग्रुप वरं माहिती टाकां म्हूंन सांगितलं.
हम्मं हां हां आणि समजा एकेकांनी केलेचं नाहीं तरं कायं करणारे.
त्यांचं आं त्यांचं त्यांना माहिती म्हणलं आंता एक. कधीं माहिती आहे कायं शनिवार येश फडतं शनिवार उद्यां शुक्रवार शनिवार. शनिवार नंतर ना कुणाला ते सबमिट केलेलं कुणाला घेणार नाही म्हण. त्याच्या आधी का असेल ते जॉईनिंग केलेलं म्हणजे कधी जॉईनिंग केला? तुझ कंपनीचं नाव, त्याचा फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर आणि जॉइनिंग लेटर मागितल्यात तारीख टाकाय माग इ लेटर टाकाय म्हणजे त्यांना जॉईनिंग कन्फर्र्म बाबा तुम्ही खरोखर करायला हसा मग तिने सगळे हे करणार. आणि सांगितलेत की तुमचं आठवड्याला
हा.
आठवड्याला जायच त्यांच्याकड आणि आपलं काय काय केलं प्रोजेक्टवर काम.
कोणाला कॉलेजमध्ये
हम्म कॉलेजमध्ये
हो.
लई काय काय सांगितलंय व्हय.
त्यांच्याकडनं आता झालं तुझ लास्ट इयर.
करगत. नाही आता लास्ट इयरलाच आहे ना.
हा हा हा
पुरी
होय
हम्म.. लास्ट इयर झाल्यानंतर ना मग मज्जाच मजा
किती दिवस करायचे ते
किती दिवस?
किती दिवस करायचे आहे? इंटरशिप
दोन महिने कमीत कमी सांगितलेत करायला.
हो हो
दोन महिन्यानंतर ना मग पुढचं पुढं बघायचं कसं काय नंतर न ते वेळ होईल. विचारणार ते विचारणार तो एक्स्टनर येणार. कुण्याला नाही पुण्याला म्हणजे असं विचार नाही अजून एवढा कदाय तर पाहिजे.
कोर्स करायचा का मी एम सी का करणार ना
हाय
कोर्स करायचा विचार आहे बी सी ए झाल्यानंतर ते विभाग आहे कुठल्या तर येतात की कुठल्या तरी रच कीज म्हणजे लँग्वेततच कुठल्या तर करायच म्हणतो ना
हा हा
हम् मग नंतर नाही जॉब एमसी ए करून काही एवढा उपयोग नाही. असंद्दल मला वाटेल आता बी सी ए एवढे भारी केल. बी सी एवढ भारी केलय. एमशी करायच अस वाटत नाही भाारी आहे
ह
काय लय अवघड झालते व्हय
काय म्हणजे एवढ शिकवत नाही तुझ्या कॉलेज मध्ये एवढ फुल स्पीड अ
कि पोर असतात का नाही
पोर म्हणजे लई नसतात
हम् ती वहिणी नाही का ती वहिणीची बहीण होती ना शिकवाय तिथ
हम्म
तेजु वहीनीची ह हं
हां होतीत की नाहीत ना सोडल्यात ना तिने
सोडलेत की झाल की लग्न झाल तिच
कधी
उशीर
काय माहितीच नाही मी ते रावील
एवढं दिवस झाले लग्न होऊन तुला माहित नाही
म्हणजे बारावीला होत तव्हा होते तु